अग फोनचा आवाजच येत नव्हता.
हा
तू शेताकडे चालल्यास.
व्हय
हा हा
जाऊन येतो थोडा वेळ.
कुणीकडे खाली
माळाला
हा हा आंब संपली काय?
हाईत अजून तरी हाईत.
हम्म
संपतील थोड्या दिवसा नंतर.
हम्म हम्म हम्म
एका झाडाच असतात ना गणपतीपर्यंत.
हा गणपती पर्यंत एवढा उशीरा
एक झाड आहे बयी कसल ते
भारी की ग मग.
निप्पाणीत पण अशोकनगरला केवढं बाई घेऊन बसलेली असत्यात सगळी.
हम्म. त्यात त्योच सीजण हाय म्हटल्याव.
होय मम्मे कोण हाय बग ग. उचल आणि सांग फोन वर बोलालिया म्हणून. हा नंतर कर म्हण मी करतो म्हणून सांग. म मावशी पण तिकडच हाय काय?
होय ती यायलाच नाय दुपारी पण.
हा जेवण घेऊन इल्या.
नाय वाटत पप्पा जेवण घेऊन जायला नायत न्हव तिनी? होय ओ जेवण जेवण घीऊन गेलीया मम्मी? नाही तेनस्नी थोडा आंब घेऊन चाललाव म आता.
आण दुपारचं जेवण म?
नाय जेवायला.
बाई.
याय पण नाय आणि घीऊन पण जाय नायत म्हण.
त्येज्यामुळच तब्येत बिघडतीया.
हम् इथे एक हाय न्हव बोका तो? पोरस पडायला.
कुठल्या मैत्रिणीला फोन केलतीस म?
धनू ला.
काय सांगितलीस तिला?
काय नाय सांगितलं सगळं तुन सांगलेलंस तस.
हा हा तिज्या पण हेज्याव जमा हुत्यात.
हम्म.
म ती तिला बँक डिटेल्स तेन भराय सांग.
सांगितलय.
हा हा.
हम्.
गौरीला म संध्याकाळी कर रूमवर गेल्यावर.
हम्म. बघतो की आता तिला वेळ हाय का त्याच्यावर. कस व धरून बसू पप्पा?
ऐक की
हा.
हा फोन झाला क नी मी करतो काय. ह्याच फोन वर करतो तुला. मग झालं कन्य मग माझ्या फोन वर कर म्हणस. ते पंधरा जे दाखवालेय ब ते आता तुझ फोन झालेल असत्यात ते एक साइडला दिसतय. आणि जेवढं टार्गेट असतय व ते आतल्या साईड ला दिसतय की पाच पाच हेच.
हम्
अच्छा ते असतय रे नंतर नंतर न वाढतात सबमिट करेल तसं पाच पाच येते क ते
बरोबर
एवढं काय नाही
क्लास ला जाऊन आलीस काय?
तुला असला भाै आज घोळच झाला काय नव्हत सर तरी विचित्र. बस मध्ये एक एकच्या बस न गेलोय आणि आता स्टँड वर होतो म्हटल्यावर काय एवढ फोन बघायचं आणि बस मिळाल्या बस म झोपून पण गेलोय बरोबर स्टँड वर निपपाणीच्या गेलो आणि वैष्णवीचा फोन आलाय की सरांनी सुट्टी दिल्यात क्लासला म्हणून
अव्वा
फुक्कडची रजारी बाई लय वाईट राग आलता मला
हम्म हम्
सरासणी आता सोमवारी पण सुट्टीत देणार आहेत ग त्यांचं काय विहिरीच वास्तू काय वाटतं ह म्हणून आहे आता मंगळवारी कसं बोलून दाखवतो बघकीी सरसनी सर काय लवकरच मेसेज सोडलेला अस
ह
बघकीी बाई कसला वैता घेतोय माहित आहे ना मग घरातनच निघू वाटत नाही अगदी ऊन बघून दुपारचं
हम्
म त्यात आणि यांचं हे असं वेळान मेसेज सुट्टी आहे म्हणून डोक्यातच गेलता माझ्या तरी सर
हा ह
आणि जर असं लवकर बाराला जरी साडेबाराला जरी सोडला अस तरी चाललं अस मी अजून निघाय बनवतो बरोबर एकला निघतो सववाईच्या बसनेेतोय आम्ही
हम्म हम
आणि गेलो आणि वैष्णव अजून उत्तराय पण नव्हतो बसमधनं थांबलेली फक्त आत येऊन
हम्म हम
बस येऊन नुसता आ तिथ ह्याच्यापशी स्टँड पाशी येऊन थांबलेली सगळी उत्तराल देत आणि वैष्णवीचा फोन आला म्हणते की सरांनी सुट्टी दिली म्हणून
हम्
अगं बाई म्हंटलं काय इरझारी झाली ब फुक्कडची
छानच तुमचा मास्टर.
बग की विचित्र. परवा स्वताच म्हणालता काय
हम्म
सुट्टी देणार आहे सोमवारी आत्ताच सांगतो मग वैष्णवीला जरा कन्फ्युज झालं ग मग ती रात्री मला काय म्हणाल ती यागं नाही ग शनिवारी सुट्ट सुट्टी देणार आहे म्हणात आणि मी म्हणायलागले सोमवारी सुट्टी देणार आहे दुसऱ्या दिवशी जाऊन विचारलाव काय आणि म्हणत नाही सोमवारच देणार आहे की ही वैष्णवी काय सांगते या असं म्हंटलं ना- तिझं काय निपपाणीतल्या निपपाणीत घर आहे ही इकडं आली. तर जाया येते हिला परत परगावच्या पोरसनी जरा अवघड पडतंय. असं स्वतःच बोललाय मी आज बघितलीच नवं वेळाने मेसेज टाकलाय सरानं- विचित्र.
असु दे घे आता.
नलवाईड वैरगतो अख्खा दिवस वाया जातोय अगं ते निपपाणीला गेलं की.
हम्मम्म ते तर आहेच.
न हम्म
त्यांचं काय झाडांचं, नको असं वाटायला लागलंय नाही तर खनीच खनी कॉलेज सुरू झालं तर मग-
ह
आणि जायला तिला पण यायचं होतं ग.
हम्म संध्याकाळी फोन कर आणि विचार की, झालं का ऍडमिशन झालं असलं तर कधी येणारच म्हणून.
हम्म तेच म्हंटलेली ती ऍडमिशन झाल्या तर लगेच येणार नाही तर- झाडं लावायला थांबून घेतली तर मग नंतर येणार म्हणून- आष अशी म्हटली या शिवराच कॉलेज सुरू झालंय सौदां च पण व्हील म्हंटल्यावर मग बग या पाहिजे.
हो हो
हिच आणि झालं तर मग आणि महिला मिळत नाही जांयला.
होय नाहीच की. बचारी एवढं दिवस सुट्टी आहे खरं काय जाय मीळाय नाही.
बघ की तिघी जणी मस्त पैकी गेलो असतो बसन मज्जा करत.
तेच की एकटी स काय राहत्या.
हम् आता काय सवय झाली असेल तिला, आणि एकटि शानी रूमच्या बाहेर पण येत नाही माहितय.
रूमच्या बाहेर म्हणजे तुमच्या घरातल्या?
आमच्याच खोलीत बघ कायम असते या बसून-
बिचारीला सवय झाली आता दोघीचणी पण नाहीसा नव तुम्ही-
आम्ही दुघी असलो तरच बाहेर यीत्या.
अवधूत नाही ती बारकी दोन्ही शाळेला जात्यात. पल्लू दीदी नाही तुम्ही दोघी नाही सा ती येऊन काय करेल ग बाहेर.
हम् हम्म ती असत्यात तरी बारकी हीच्या पाटन पण ती शाळेेत ना आल्यावर गं.
तेच की आणि आता सुट- ती आहेय त्याच्यामुळं तिला काही गमतच नसेल बाहेर कम्प्युटर क्लासनी लावली काय?
झालं की त्याच एम एस टी च
झालं होय.
झालं तेच सुट्टीत तिला लाव म्हणून सांगितलंय.
हा हा
झालं त्याची एक्झाम पण झाली.
हा बरं झालं की मग. कॉलेज चालू याच्या आधी केली ते.
होय. वरद्यानं करायनी काय ग. त्यांना नाही वाटतं कराय शेवट पर्यंत करतो करतो. तो म्हणत कराय नाही त्याने नंदीगुडलाच राहून आलेय किती महिने.
माहित आहे चार दिवस म्हणून गेलता आणि महिनाभर राहून गेला.
हम्म म्हंटलेलं त्याला कधी लावणार आहेसं क्लास म्हणून? तर म्हणाला थोडे दिवस राहणार इथं आणि - दुसरी बॅच सुरू झाली की लावणार ही पहिल्या बॅचला ही आणि वीर पहिल्या बॅच- होती वाटत तू पहिल्या वेळेला होतीस का दुसऱ्या? त्या वीरनं ते लावलं आणि ते म्हणते मी दुसऱ्या बॅचला लावतो म्हणून.
ठुरतेच
ह करायच नाही वाटत त्यांना.
काय माहितं.
हम्म,
केलेयं काय नाही ते बरोबर.
देऊन येतो का धन्यनी? आंबा?
काय ते?
कुठं बसणार आहेच विचाराले सवधा.
हम ह.
धरा. कापून बघा त्यातलं.
पाण्याचा आवाज यालाय काय गं?
पाण्यात वाऱ्याचा यालाय वारं सुटलंय ना.
नावं माझ्याकडनं.
नाहीय.
हम्
भांडे धुवली गं मी.
हम्म हम्
म्हणताना विचारलो की पाण्याचा आवाज याय लागलाय काय म्हणून.
नाहीय नाय. पोहच का ज
ऐन टाईम ला आपण केवढं बोलतोय खरं आता काय बोलायचं सुचनं झालं.
बाळ एवढं कॉल झालंत की? काय बोलतेस कायतरी विषय तर काढ मग?
काय काढू आता मला काय समज लक्षातच येना झाले अस काय विषय काढायला.
बाळ आता वरच्यावर आपलं लई कॉल झालं तर त्याच्यामुळे सगळं बोललोय आपण.
होय.
हम्म,
त्याच्यामुळे की काय समज ना काय बोलायचं.
सृष्टीनचा? कॉलेज सुरू झालंय वाटतं म्हंटलं.
ऐक की हा झाला की नी कट
हम्म
मी पहिला तुला साधा फोण लावतो भांडी धु ह
हां
आणि मग भांडीतऊून मग लावतो व
बर बर
हे तेवढं होऊ दे आणि फोन करतो तुला
हम्म बरोबर
मग आणि काय?
काय ना
ती आली असतील कि दोन काय पाचला येत्याात
नाही हाईट घरात आहेत
याय नाहीत पाठ लागून?
नाही गोल्या काही सायकल मारत बसल्याला श्रेया काय कराल ते काय माहीत
हम्म स््रेया काही वेगळीच दिसा लागली आहे बाई बारीक
वय बारीक झाली या ती
तेच की गोल्या पण लहान असतानाच गुब्ब्या छान दिसत होत
हम्म
ये मी आसा तुला धक्का बुक्क देईन ती कस आधी बोलत होती तस आता बोलत आहे ना
हम्म
झालं मोठं होईल तसं बदलतत श्रियांनी पण आधी कशी होती आता कशी झाली या बदलतात मोठं झाड्यावर
हम्म लईच बदलत्यातटतो धुवायचं आहे ग ते जाऊ माग जागिंच जा हे ती चालते बंद होतोय ब आता